हॅलो! काही नाही, बसलोय बग तू काय करायल्यास.
काय नाय मी आज घरला आलोय, फ्रेंडच्या घरी जाऊन आलो तिझी आण धपाटी
तू कुठ बाहेर, कॉलेजला कु- -ठं बाहेर हायस का तू?
हो मी पी. जी. मध्ये आहे, खरं तर त्याचा टाइम संपत आलाय. तीस तारखेला परत शिफ्ट होणार हाय इकडं म्हणून आज थोडे कपडे घेऊन आलतो इकडे ठेवायला दुपारीच आलोय
कुठं होतीस म्हणजे तिकडं होतीस वय
होय
होत कॉलेज हॅलो मम्मे हॅलो
आवाज यायलाय
हा बोल की हॅलो
कॉलेजला आहे मी हॅलो
हा हा हॅलो हॅलो होय होय आवाज येत -तोय मला
हा हा मी म्हंटल बिरनाळे कॉलेजला होतो म्हंटलो
हा हा एवढ इकड घेतल्यास काय
नाही नाही मी बिरणाळेलाच आहे अजून माझ तीन वर्ष आहेत अजून आत्ता सेकंड इयरला गेलोय
होय हू मग तिकडं कसं काय म्हणजे हिथं नाही घेतलीस
इथं कॉलेज चांगले नव्हते ना
होय काय म्हटलं तर फार्मसी कराल्यास
होय बी फार्मसी करालोय
हा हा
तेच
म तिथ म्हणजे होस्टेलला राहत्यास काय
होय मी पी जी मध्ये राहत होतो हॉस्टेल नाही
हा हा मग सगळं मॅनेज होतंय का तिथ
होतय की डब्बेतेन काय लावले नाही आम्ही मेस तेन इथनच भांडीतेन घेऊन गेलात आणि गॅ होय आमच आम्ही करतोय गॅस टाकी त्यांनी दिल्यात
हा म तिथ कॉलेज जेवण सगळं करून मॅनेज कर म्हणजे होतय का सगळं
होतय की फक्त थोडं लवकर उठाय लागतंय एवढंच
हा
बाकी कपडे तेन काय संध्याकाळीच घासतोय आमी धुतोय आल्यावर
हा हा मग म्हणजे दिवसभर कॉलेज असतय काय
होय साडेनऊ ते किती साडेचार पाच पर्यंत कॉलेज असतय
होय हू हू मग आणी सुट्टया होत्या काय नाही मे महिन्यामध्ये
मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये सुट्या हा बहुतेक मे महिन्यामध्येच होत्या काय नाही, आमचा कधी जूनला पेपर चालू झाला बहुतेक, जूनला चालू झालता मे महिन्यानंतरच सुट्ट्या पडल्यात.
हा हा.
जुलैमध्ये काय तर सुट्या पडलेल्या जुलै एक ते तेरा पर्यंत सुट्ट्या होत्या बहुतेक.
होय काय? मग आता कॉलेजला म म्हणजे तू इकड आता आल्यास काय? येऊन जाऊन करणार?
होय म्हणजे अजून यायची हाय मी इकड, उद्या मी जाणार आहे सकाळी परत.
म्हणजे घरी?
हां तिकडे जाणार आहे. सांगलीला पी जी मध्येच, म ते मग तीस तारखेला इकडें कायमचं शिफ्ट होणार घरला, मग येऊन जाऊन करणार.
हा हा.
आणि तुमचं कॉलेज कसं काय?
माझं कॉलेज झालंय.
झालय? काय केलयसा?
मी बी सी ए केलेय. हम्म, गेल्या वर्षीच झालंय माझ कॉलेज. हम्म.
कोणत्या कॉलेज मध्ये होता?
ए ए सी.
ए ए सी ला?
हम्म.
तिथे शिकवतात चांगलं कनी? फक्त तिथली होय फक्त तिथली मुलं तेनं तेवढीच आहेत.
नाही मुलांचंण काय नाय, म्हणजे तिथं निर्भया पथक तेन आता असतय त्यामुळे तिथं म्हणजे कुठ कशालाच प्रॉब्लेम नाहीये.
होय ते पण आहे असतेच तिथ, फक्त ते मुलं मुली असत्यात थोडी ते खराब वागत्यात, त्याच्यामुळेच कॉलेजमुळच नाव हे झालंय.
हां होय, पण ते पण आता सगळं कमी झालय.
होय.
हम्म.
मी बारावीला तिथेच होतो, हम्.
अकरावी बारावी दोन वर्ष गेलीस काय?
नाही अकरावी मिन गोविंदराव मध्ये केलतो.
हां, अन बारावी इकडं?
बारावी इकडे ए ए सी ला.
हम्म हम.
तस केलतो.
हा हा, मग आता तिथं फी किती आहे तुम्हाला?
मला फी इथ खरी फी म्हटली तर एक लाख चौ एक लाख वीस हजार आहे खरं वरचे पैसे आम्ही भरतोय आणि बाकीचे जे एक लाख आहेत ते स्कॉलरशिपमधून येतात.
हो काय?
हम.
मग बरं आहे तरी.
होय.
हम्म.
ते आणी बर आहे एवढं पैसे कोण भरणार मध्ये गेल तो पण ह. डी वाय पाटीलला तेनं विचारलं.
हा.
त्यांनी म्हटलेत की सीई टी वरन तेनं काय नाही तसं. म्हणजे मार्क्स वरण रँक वरतेनं काही नाही आहे डयरेक्ट. वीस हजार भराने ऍडमिशन घ्या म्हटले सगळ्यांना तसच आहे. माझी आलं स्कॉलरशिप तर नाहीच म्हंटलेत त्यांनी
हा.
मी तर भारतीला पण ट्राय केलो. विद्यापीठ आहे का नाही इथे कोल्हापूरमध्ये तिथं ट्राय केलो
हम्म.
खरं तिथं काय नाही आला नंबर.
मग तू सीईटी दिलतीस काय बारावि झाल्यावर.
होय सीईटी दिलती मी न.
कोणती दिलतीस.
सीईटीची एक्झाम रेगुलर ची.
रेग्युलर दिलतीस व्हय मग फार्मसी साठी म्हणजे वेगळे नसत कायव
अ फार्मसीसाठी तर नसत वेगळी जनरल मध्ये सगळं येतय.
हम् हम.
मीना अशी स्पेसिफिक. कोर्सेची दिली नाही जी की सगळ्या ह्यालाच येईल अशी सीईटी दिली साधी वाली.
हो काय हम्. किती टक्के होते म सीएटी ला.
सीएटीला किती सत्तर टक्के.
हा हा.
हं तीन एवढा. तेनी काय जेवला मग.
नाही अजून अजून जेवण व्हायचं आमचं तुमचं.
हो आमचं पण व्हायचं आता भांडी घासा लागल्या बहीण
हम्म. पण तु घालतास का जुळा्
होय मी करणार आहेव
हम्म काय बनवणार आहेस मग.
आता बघूया काय जीत नाही त एक तर. फ्लावरची भाजी नाहीतर मग दुसरं काही तर बनवेल.
हा.
जास्त काही नाही.
हम्म सकाळच जेवण असल्यावर मग. संध्याकाळी लय बनवायला लागत नाही.
होय खर सकाळचं काही नाहीे आता नुसतं आमटी आहेत दोन सकाळीव ची मुगाची आमटी आहे आणि ताळीची आमटी आहे वरता आता फक्त काय. भाजी आणि भात बनवायला लागेल, आणि चपा
हम्म हा हा.
एवढ्या चपात्याचं पण पिठ मम्मी मळून देत्या आणि लाटून देत्या, मला फक्त भाजायला लागत्यात.
हा हा.
दुपारी पण फोन लावलेलीस पण ते काय झालं, मी विठ्ठल रुक्मिणीचं अरी वर्क च ब्लाऊज केलतो गं
हां.
मग त्येच म्हणजे, मी घालूनच शूट करणार होतो त्यामुळं मी भाईर चाललेलो. म्हणून तुला म्हंटलं संध्याकाळी करतो.
चालतय ते, माझं पण काय झालं, हा
आता पण तुझा कॉल येऊन गेलता, पण आता बघितलं, म्हणजे तुझा कॉल यायच्या आधीच बघितल्याल.
होय होय, मी पण दुसऱ्यांदा लावलो नाही तेच म्हण म्हटलो की, एकतर सायलेंटवरती अशील, नाहीतर कायतर.
हां, नाही तवा मी भायर भांडी घासत हूतो. दोन हायत बघ तिथं.
थोड्या वेळानंतर उचलेल म्हटलं होती ती, म्हणून मग लावलो आता.
हा हा.
तेच माझी, होय हाय ऐकोणतीसावा आहे, आणि तिसावा एक करणार आहे. अ ते पाचच्या वर पण कॉल लागतात.
होय लागतात की, पण एकाच व्यक्तीला जास्त वेळ नाही करून चालत म्हणं. म्हणजे त्याच्यामध्ये नियम लिल्यात ते.
अवा मी ना केलाना एका व्यक्तीला किती.
किती गेल्यास?
सहा केल्यात बहुतेक. हा सहा काय सात, म्हणजे जास्त अशे दहा दहा पर्यंत नाही गेले, आठ नऊ धा धा, हां.
मग झालं हा एक शेवट कॉल हाय काय?
होय, अं नाही हा कॉल ना ऍक्च्युली, कीतवाय बघतो. हा, हा एकोणतीसावा कॉल आहे.
हा हा.
हो मी बघितलो, माझ्या फ्रेंड्सला फ्रेंड्सचे आतुते होतीत ना आतू दिदी, त्यांना तन सांगीत तलो, त्यनी पण विचारलीत कामाबद्दल या. मग त्यंना दिलो सगळं, ॲपची लिंक फॉर्म्सचे लिंक येन, मग ते गेलं की हे करणार.
हम्म हम्म.
आणि, हां फ्रेड ला एक दिलोय माझ्या
हां.
तिजं पण किती, आत्ता चालू केलं त्यानी पण माझ्यावर बिलीव्ह केलं नाहीत, की काम आहे हे तेन, त्यांना वाटलं की, हम्म.
असं करायचं होतं वाटतं.
होय आज लास्ट करायचं होतं.
हा. हा.
त्यांनी आता चालू कराय लागल्यात काय करतेत काय माहती.
हा. हा. मग ट्रान्सक्रिप्शन चे टास्क आलते का नाय तुला?
ट्रान्स्क्रिप्शनचे आल्यात की वीस पहिला टेस्ट हॅलो.
ट्रान्सक्रिप्शन चे टास्क आलते का नाही.
ट्रान्स्क्रिप्शनचे टास्क आल्यात की पहिल्या वीस आलते त्यातले तीन रिजेक्ट झाले बाकी काय पास झालो ती टेस्ट मग आता आता एकशे एकाहत्तर आल्यात एकशे एकाहत्तरमधले एकशे एक्केचाळीस कम्प्लीट झाल्यात.
हा. हा.
मग थोडे राहील्यात आता.
हम् हम्म.
किती असतात ते टास्क.
जेवढं करशील तेवढं येतात तुला ते.
म्हणजे ते संपतच नाहीत कधी?
आता ते प्रोजेक्ट तीन महिने तर आहे म्हणून सांगितलेत बाई ग्रुप वर.
होय दिदी पण म्हणाले ते की चौदा हजार काय तर येणार आहेत. ट्रान्स्क्रिप्शनचे टास्क. होय चाल ते मग फोन फिग बंद होणार काय?
हा आपला तीस कॉल झालं की झालं.
झालं आणि सेकंड चे पण विच चारलं त्याने म्हटलं की सेकंडचा पण काय प्रॉब्लेम नाही हे. ठेवतो मी आणि अनेक लावतो काय हां हां.
अम्